ते एकशे ऐंशी यनिट.
हॅलो. हॅलो. बोल की.
ठेवा नाही बोलावं लागतं. ते नाही चाल ठेव कि म ते नाही
काय
देव
तुझा आवाजच येईना जरा मोठ्यानं बोल. रेंज मध्ये जाय की जरा.
. तुझ केलं तर आणि मला
हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.